हॅलो!
हॅलो!
येतोय, आवाज.
हो, येतो आहे.
कशा आहात तुम्ही?
हो मी छान! आहे. तुम्ही कशा आहात?
बस पण मजेत आजच विचार चालला होता, एखादी मूवी बघावी.
अच्छा! फ्री टाइम आहे का?
आं.
फ्री टाइम मध्ये,
हा फ्री टाईम मध्ये म्हणजे, आता सुट्टीमध्ये मे महिन्यात तर काही जमलंच नाही. असाच वेळ गेला सगळां. हा तो देऊळ बंद छान! आलेला आहे, ना मूवी.
हो देऊळबंद छान! आहे. कुठले कुठले कलाकार आहेत. यामध्ये, कुठले कुठले कलाकार आहेत? तुम्ही बघितलं का?
नाही पाहिला नाही अजून मी पण जे काही ट्रेलर बघितल त्याच्यावरून वाटतंय की बऱ्यापैकी त्या जे आधीचे आहेत त्यातलेच असतील असं
हो मला पण माझ्या स्टाफ मध्ये मेंबरनी स्टोरी रिलेट केली ना त्यावर मला अंदाज आला. मी त्याची स्टोरी अशा अ देवाला मा पुरुषाच्या रूपात येऊन माणसाची मदत करावी लागते. ते ती कशी तर असा होता मी मी साऊथ इंडियन बघितलेला.
हा हा
मध्ये सेम असच आहे. जे काय साऊथ इंडियन सिंगम आहे बघा तो हिरो हिरो हा त्याने केलेलं आहे त्यामध्ये काम अ तो वकील असतो वकील लॉबी मध्ये
हम्म
आणखी एक कलाकार दाखवलेला आहे. तो पण स्ट्रॉगच असा हिरो सायडर हिरो सारखा आहे त्यांच्या इथे तिकडच्या साईड साऊथ त मध्ये
हम्म हम्म हम्म हम्म
त्याच्याकडे एक केस येते. त्या केस मध्ये असं होत, एक मुलगी आणि तिच बाप गावाकडनं सोनं घेऊन हैदराबाद मध्येम्हणजे शहरामध्ये तिच हे
हॉस्पिटलाइज करण्यासाठी तिला कॅन्सर झालेला असतो कि बराच असा खूप मोठा आजार असतो. तो त्या आजारू उपचार करण्यासाठी शहरात येतात. हैदराबादमध्ये
हम्म हम्म हम्म
तिथे जेव्हा ते रेल्वे ट्रॅकच्या इथे उतरतात. थोडा त्यांना माहिती नसत त्यामुळे ते साईड ला जातात तीथून त्यांची ती बॅग अस ते ती चोरीला जाते.
अच्छा
चोरीला गेल्यानंतर मग केस वगैरे करतात ते पण पोलीस त्यांना सिरियसली घेत नाही.
हम्म हम्म हम्म हम्म
आणि मग पुढे त्यांचा प्रवास चालू होतो तिथून मग ती केस कोर्टामध्ये जाणार तर त्या ज्या वकिलाकडे जाते तो वकिल काम करणारा. पण मग तो काम वेगळ्या पद्धतीन करणारा थोडस त्याच घेणार कमिशन आणि मग काम करणार अस काम केल्यानंतर त्याचं ग म्हणता म्हणता ती बाबा कोर्टात हायकोर्टाने वेगवेगळे तारखा दिल्यानंतर ती केस लांबत लांबत जाते आणि अशामध्ये त्या मुलीची हॅलो
हॅलो
हा येतोय ना आवाज हॅलो
हा आता येतोय आवाज. आता येतोय.
अच्छा आवाज कुठनं नाही आला तुम्हाला
सॉरी
आपण कुठे कुठपर्यंत आलो होतो स्टोरी
हम्म हा ते म्हणजे शहरात येतात. आणि अ ते पोलिसांच्यावर विश्वास करत नाही.
हो शहरात आल्यानंतर ती सोन्यानी भरलेली बॅग असते असं त्यांच्यावरती विश्वास केला जात नाही.
हा हा हा.
थोडासा ते खूप प्रयत्न करतात. चक्रा मारतात. पोलिसांकडे तेव्हा त्यांची ती पोलीस केस फाईल होते.
अच्छा.
त्यानंतर मग ती केस वकिला अ कोर्टामध्ये जाते. तर कोर्टामध्ये गेल्यानंतर जो सायडर हिरो जो वकील म्हणून असतो ती केस घेतो. पण त्यांच लॉबी असते आणि वकील लोकांचा कसा त्यांचा पण एक ग्रुप पासतो त्यांच्या त्यांच्यामध्ये चालतं का ही केस कोण घेणार ही केस कोण नाही घेणार. अशी त्यांची टीम बनलेली असते.
अच्छा.
योगायोगाने ती केस जाते त्या साइडरकडे. तो चालू चालू काम करणार अस तर कमिशन खूप घेणारा. त्यांची केस फाईल करण्यासाठी आणि कोर्टात आणण्यासाठी पण अक्षरशः त्यांच्याकडन हॉटेल मधनं जेवण करून घेणं हॉटेलचे बिल पे करण त्या मुलांनी मुलीनी आणि मुलीच्या बापानी.
हम्म हम् हम्म.
इतका त्रास दिला जातो.
अच्छा म्हणजे बघण्यासारखं आहे हो. त्याच्यामुळे मला म्हणजे मी पण ट्रेलर जे बघितलंय ना त्याच्यान वाटलं की बघायला पाहिजे ब सं. पहिला मला खूप आवडला होता. मस्त बनवलेला त्यांनी.
नाही नाही हा ही देऊळ बंदाची स्टोरी नाहीये.
हा त्याची ते हा ती साऊथची ब त्याच्यावरून घेतलंय ना हा?
हो त्यावरनं घेतला कडप्प म्हणून असा आहे मग तो मुलीचाब खूप वै तो आणि देवाला न करतो, मग तो देवाला प्रार्थना केल्यानंतर देव पुरुष रुप् पात येऊन आणि केस लढण्याचं ठरवतो त्यांची केस देव घेतो.
हम्म हम्म हम्म हम्.
मग देव त्यांच्या पद्धतीने कारवाई करतो पण त्याच्यामध्ये जो सायडर वकील असतो तो काय म्हणतो?
म्हणे तू एक देव असून म्हणे तुझ्याकडे ताकद आहे. म्हणून तू आम्हाला मारतोय. तू त्याचा उपयोग करतोय. मी पण तुला आट करतो तू सामान्य माणसासारखा राहा. आणि सामान्य मान मान अस सारखा आमच्या रूपात येऊन इथे येऊन आमच्यामध्ये काम कर.
ओके हम्म हम्म हम्म हम्.
चांगुलपणा या गोष्टी तू स्वतःमध्ये आत्मसात कर आणि मग केस लढवून दाखव. तू देवाला चॅलेंज
आ हां हां.
तो म आपण वकील आपण तसं करायचं. म देवाला कळत कस सामान्य माणूस कसा कचाट्यात अडकलेला असतो तंत्र नव्हे
हा आणि किती संघर्ष करून तो सगळं लढतो ब हम्म.
असं त्यावर तो पिकच्चर आहे छान आहे. देऊळ बंदाचे आय थिंक त्याच प्रकारची आहे.
हा बऱ्यापैकी अशीच आहे. हम्म हम्म. तेच ना, आता इतके दिवसापासून म्हणते जायचं- जायचं, पण अजून काही जाणं झालं नाहीये. हम्, हम आणि बघा पूर्वीच पि आता म मधल्या काळात कसे होते, त रोमँटिक स्टोरीज असायच्या किंवा ह ते सायटिंग वगैरे, प आता काही वर्षापासून ना खूप छान- छान मुवीज येतायत. मराठी अगदी आणि हिंदी पण. द छावा झाला किंवा आता शिवाजींचा हा शिवाजी महाराजांचा पण आलेला बघा, रितेश देशमुखचा. हा तो पण खूप छान होता, असं म्हणतात. मी पण पाहिला नाही तो. पण म्हणजे आता सध्या, खूप सुंदर बनवले जातात मूविज. म्हणजे एक, म्हणजे विषयाचा वि चार केला जातो. इतके दिवस कस, नुसत ते गाणी पाहिजे काहीतरी शो पाहिजे
हो
पण आताच्या मुव्ही, हा एक काहीतरी स
एखादा रो काय म्हणतो ना पण रोमँटिक रस हवा, पण तो अति प्रमाणात
हा ती नको, म्हणजे ते ठीकय की, गरज असते आता मूवीची म्हणून ठीक आहे थोडंफार, पण स्टोरी त्याची ना, खुप मग एक हे, स्ट्रॉंग असली पाहिजे. जसे आता सध्या ह्या मुवीज बनतायेत ना, खरंच छान बनतायत. म्हणजे आता तो विचार केला जातो. की नाही आ लोकांना पण असं आवडत की, खरच त्यात काहीतरी शिकण्या सार ख आहे किंवा एक समाजासाठी काहीतरी बदल होईलअसं, काहीतरी बनवलं पाहिजे म्हणून.
हो जो शिवाजी महाराज मुवी आहे ना, त्यामध्ये जो अक्च्युअल मध्ये, शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांना समजावा असं दाखवण्यात आलेलं आहे. म्हणजे कसं प्रकरण एक, प्रकरण दोन, प्रकरण तीन, अशे आठ प्रकरण दाखवलेयत. म्हणजे त्याच्याने मूवी समजतो. जे काळानुसार एकोणावीसशेचा म्हणजे जवळ त्यांचा जन्म केव्हा झाला? शिवाजी महाराजांचा एकोणविसशे तीस साला मग त्यानंतर ते, हा सोळाशे तीस ला. त्याच्या पुढे त्यांनी कोणती लढाई जिंकली? या वयामध्ये किती, त्या लढाईच्या दरम्यान किती वयाचे होते? त्यांच्या सोबत त्यांच मंत्रिमंडळ कुठल होत? म त्यांनी कोणता? किल्ला काबीज केला, मग प्रकरण एकमध्ये, मग प्रकरण दोनमध्ये त्यांनी तीनमध्ये अफजल खानाशी लढले, अफजल खानाचा वध होता. असं त्यांनी
अच्छा, या रितेश देशमुखच्या मुव्ही मु याच्यामध्ये का?
हो हो आणि तो कस, आपल्या इकडे कस, सी बी एस ई स्कूल मुलांना टाकतो त्यामुळे इतिहास असल्यामुळे, मुलांना खर तर शिवाजी महाराज काय आहेत ते कळत तो चित्रपट बघित तल्यानंतर, त्यांना तर आपल्या इतिहासाची जाण होतेच, खर तर. थोड्याफार प्रमाणात पण, शिवाजी महाराज काय आहे ते पण कळूत
हा, छान ना. नाही अशा या मा मुवीज ना, मुलांना दाखवायला गेल्या पाहिजेत. अगदी शाळेत सुद्धा. हम्, कारण कस असतं की, मूवी स्वतःचा हा वेगळा असतो. आपण असं किती मुलांना पुस्त वाचायला सांगितली की, आपण सांगितलं तो फरक एवढा पडत तेच त्यांनी मुवी मधून बघितलं ना की, त्यांच्यावर खूप चांगला इफेक्ट पडत असतो तो.
हो, नक्की.
त्याच्यामुळे अशे पिक्चर, दाखवलेच गेले पाहिजे.
हो नक्की दाखवले गेले पाहिजे मुलांना आजच्या पिढीला तरी आणि एखादी त्यासाठी तरी काय करावं किल्ले भेट द्यावी किल्ले संवर्धन अशा उपक्रम असतात त्या उपक्रमांतर्गत मुलांना तिथे घेऊन जावं
हम्म त्यांनाही तिथे काम करायला लावावं त्यांनाही समजलं पाहिजे काय असतं काय नाही
हम्म छान असत तशे उपक्रम ट्रेकिंगसाठी निलंय तरी चालतय त्यानंतर जो अगोदर आलेला छावा
ह हो तोही मस्त होता अगदी खूप सुंदर म्हणजे अगदी डोळ्यात पाणी येत मनसाच्या
म्ह छावावर न आटवलं एक- कोणाची रील होती ते नाही माहिती पण स्लोगन छान होत असं म्हणतात कोणत्या तरी एका व यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा- हात असतो प तसं तिने असं कल्पना मांडली होती शहाजी राजे- छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी हा सौरथ स्वराज्य रक्षक संभाजी महाराज या तिघही पुरुषां- च्या मागे मातोश्री जीचा माता होत्या
हा
एका पुरुषा मागे नाहीतरी- तीन तीन पुरुषांच्या माग तीन पुरुषांमागे एक स्त्री होती जी की मातो- अशी जी जमाता होत्या
चला छान वाटलं तुमच्याशी बोलून परत करते काॅल तुम्हाला धन्यवाद
ओके मॅम चला थँक्यू यू